आलोच.
कुठं हाय रूमला तू कुठं आहेस?
हॅलो, हाय की घरी आलोय जरा
का रे?
गेलेलो जरा असंच घरात जरा पप्पा बोलले य
व्हय
हां हां अरे ते जरा बाण्यासोबत बोलत होतो.
काय मरदा फोन लावतुय तू तिकडं बोलत बसलाय.
काय करू बाने नि ऋतु बसलेत बोलत, सांगत होते. भजन बोलावल्यात रूम मध्ये मग त्यांच्यासोबत
होय काय तरीच म्हटलं
हा
फोन का उचलत
आवाज नाय येत रूममधनं बाहेर ये पहिला
एक मिनिट थांब हां बोल येतोय का आवाज?
हा येतोय की बोल.
काय मग कसा कॉल केलास? हॅलो! आवाज नाही येतये भाई काही नाही
अरे नुसत जॉइन हॅलो? अरे भाऊचा कॉल आलता रे. जॉईन झा मला त्याच्यामुळ आवाजचा प्रोब्लेम यालता. आलती का माझा येतोय तुला बोल की, आपल चिंटू गेले
हा, आता येतोय बघ.